हॅलो, हॅलो होय, होय.
तुमचा आवाज लय येतोय ओ खर खर खर खर खर खर खर खर.
वाऱ्यांचा आवाज आहे वारा
बर, काय चालाय काय कुठे चालाय?
हो, जातो कामावर.
कामाला चालाय, कसलं काम आहे तुमचं?
गॅरेज
हा, टू व्हीलर गॅरेज हाय
बरोबर
हो, तुम्ही काय करताय?
आम्ही काय नाय, आमची मुलं गेली शाळेला म अ डब्बा करून दिला मुलांना सगळ आता आवराअवरी चालूये
हा हाहा.
आमचे मिस्टर पण गेले कामाला आताच त्यांचा डब बा, पण मुलांचा डब्बा सगळ्यांचं झालं तुम्ही किती वाजता गॅरेजला जाताय?
हे, साडे नऊला जातो निघतो घरन
बरोबर.
हा हाहा. मुलं, मुलं किती आहेत? मुलं
मला मुल का दोन आहेत बघा, तुम्हाला किती आहेत?
मला दोनच मुली आहेत मला बघा दोन
दोन मुली हायत का हा मला एक मुलगा एक मुलगी आहे ओ
होय बर बर.
हम्म म्हणजे बाबा तुम्हाला दोन मुली आहेत चांगल ये
होय चांगलाये.
चांगलंय कितविला आहे मुलगी?
मुलगी एक दहावीला आहे एक ला लहान आहे.
लहान म्हणजे केवढे
हा लहान म्हणजे आता आठ महिन्याची आहे. आठ आठ महिन्याची हा
आता महिन्याची मग लहानच आहे की ओ लई हॅलो
हा काय म्ह हा बोला की
काय नाही आठ महिन्याची लहानच आहे म्हणलं.
हा लहान आहे एक एक मोठी एक लहान आहे.
बर बर मग मुलगीला शाळेला कुठ घातलं.
मुलगीला शाळेला कोलपूरला ये.
कोल्हापूर ला बर बर ब बर शाळेत जात्या काय?
जाते जाते.
हम्म आता मुलांच्या शाळा चालू झाल्या.
होय जाते जाते शाळात आता काय झाले. होय होय‌.
बरं बर दहावीला मुलगी आहे म्हणल्यावर जरा लक्ष द्या ओ
नाही नाही होय होय.
हम्म हम्म
नववीला नाई दहावीला आहे तो
दहावीला आहे हो बर
हा हा हा हा
क्लास वगैरे लावलाय काय नाही मग दहावीचा?
क्लास लावायल आता नाही आणखीन लावणार ये आता क्लास
बर बर
चालू होतीन क्लास पण
होय.
हा
क्लास लावायला पाहिजे होता पहिला क्लासच लावायचा असतोय. कसकाय लावला.
तेवढं प्रेशर काय कामाच नाय ओ
हो का दहावी आहे हो असं कसं म्हणताय.
नाही बरोबर आहे पण जास्ती प्रेशर काय कामच नाही असं वाटतंय मला
होय का?
हा.
हवले नाही माया म्हंत्या. दहावी सोपी जायला पाहिजे, त्यासाठीच क्लास लावायचा असतो.
नाही नाही लावायचा.
हुं.
स्टेप बाय स्टेप, जरा सुरुवात झाली का दोन्ही प एकदम चालू होत नाही हा ते.
बर बर.
दहावीचा अभ्यास कर म्हणायच व्यवस्थित, आता दहावी पासूनच पुढं हे हाय.
व्हय व्हय, सांगतो घे सांगतो घे.
कामा मस्त झालीया.
हा अ ओ.
हो काय म्हणताय तुम्ही काय नाही?
काय नाही साध आपलं चालू हाय काम घरातलं.
आवाज कसला येतोय सांगा?
ह् दंगा जरास घरातली आहेत की माणस हायेत घरात, मुल हायित छोटी. एक मुलगी घरात हाय. हूम्म. हम् पाऊस पाणी कसं हाय?
पाऊस नाही, नाही नाही पाऊस नाही इकडं.
कस काय बाबा? हल्ली पाऊस लई वेळा न हाय वाटत.
हो माण मानसून उशीरा येतोय ह्यावेळेस.
हुं. हू.
माणसून आला की पाऊस येतो, आता येईन एक दोन दिवसात पाऊस येईल.
हा. कट व्हालाय काय आवाज तुमचा?
आवाज तुमचा कट व्हालाय, बहुतेक रेंज नाही आहे तुम्हाला.
होय का? हा हा बर बर येतोय आता आवाज बोला.
अ
आवाज येतोय आत्ता बोला म्हणल. हुं. तेच म्हणलं पाऊस पाहिजे, मग काय शेती हाय का तुमची का नाही?
नाही नाही शेती नाही आपली गॅरेज.
ह् थोडी घ्यायची मग शेती. आम्हाला शेती हाय की. आहे आम्ही काही करत नाही, मी तर जात नाही मला काय नाही शेतीतलं येत. आमचे सासू सासरे जातात, त्यांना येतय शेतीच मी एकदा गेलो होतो, जाऊन आलो.
हा.
आमच्या काय माहेरी शेती नसल्यामुळं आमची काय शेती, शेतातलं काय माहित पण नाय.
हा
कधी केली पण नाही, कधी बघितली पण नाही, आवड पण नाहीच आणि आवड माहीत पण नाही काय अस ते ते शेतीचा प्रकार ते पण माहित नाय, फक्त एवढंच माहित आहे की पाऊस पाहिजे, शेतकऱ्यांना पाऊस लागतोय. परत पाऊस असल तरच त्यांची सगळं म्हणजे शेती चालत्या. पेरणी, आता त्यांची पेरणी झाल्या का नाय अजून काय माहित नाय अन पाऊसच नाय म्हणल्यावर ते तर पेरणी कुठन करणार.
पाऊसच नाय व्हय, हा पाऊस नसल्यामुळ पेरलं नसल
पाऊस पाहिजे ना, पाऊसच नाही मग पेरणी त्यांच लय अवघड पुन्हा परत शेतीच मारामारी पुन्हा महाग गरिबांना, शेतकऱ्यांना दर पाहिजे. पुन्हा पीक तेन त आल नाही किंवा वाळून गेलं अशातला प्रकार होणार.
हा हा
लय आवघड हाय शेतकऱ्यांच काम.
कामं वगैरे झालं असतील ना
हम्म, काम झाले कामं झालीत आमची, आता छोटी मुलगी आहे. तिचा खाऊ वगैरे करायचा खाऊ घालायच तिला लहान असल्यामूळ पीठ शिजवून घालतोय नाचणीच, आत्ता उन्हाळा आहे म्हणून.
अच्छा
नाचणीच पीठ खात्या ती अजून काय असं म्हणजे वरचं खाणं खात नाही चपाती, भात, वरण वगैरे अस काही खात नाही ती पेजचं खात. त्यामूळ तिला अस लहान असल्यामुळ पेज करूनच तिला खायला देते, मग तीचा खाऊ चालू हाय, हम्म आणखीन काय? हॅलो
हॅलो
हॅलो
गॅरेज कोणीकड आहे तुमच मग?
आमचं धाराशिवला.
धाराशिवला हाय, हं हं, बर बर
धाराशिव माहितीय का?
टू व्हीलरच गॅरेज आहे, धाराशिव माहित आहे. कधी गेलो नाही पण ऐकून माहीती हाय. कोण आमचं तिकडे नाही हो पाहुणं वगैरे नाही तर मग हा तुळजापूर माहित आहे तुळजापूर आमचं कुळदेवी आहे ना, त्यामुळ तुळजापूर माहिती आहे. आम्ही भार धाराशिव फक्त ऐकून माहित आहे, कधी गेलो नाही आम्ही. कारण कि, कोण पाहूनच नाही आमच्या तिकडून.
आहे .
. हा.
तुळजापूर पछी आहे.
. बा म.
काय नाही काय नाही थोडा निवांत आहे.
निवांत आहे का? मग चला.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
हम् पापा . चालतंय, जावा मग कामावर. नाही आमचं पण आता बाळ उठलेला आहे.
हा.
त्याला अघोळ पण घालायचं बाळाला.
होय बर बर.
हुं. आता खाऊ प्यायला घालणार? हो हो. करते ना? हो हो हो करते. मंग?
काय नाही निवांत आहे.